हॅलो
बोल
काय करायलस
अगं तेखणी माझं अ ते म्हणजे बँक अकाउंट मी कुठलं दिलं नाही आहे ना
हम
तर मी ते त्यांना टाईप करून पाठवायला लागले की माझ बँक डिटेल दाखवत नाहीय मी अजून कोणतं बँक खात दिलं नाही असं टाक तो ना
नाही का ग तुझं टास्क कम्प्लीट झालं का नाही म्ह बँक डिटेल्स
अग तरी पण नाही होत माझ. माझे म्हणजे माझी बहीण ऐकणी तिचं केलत ना तर अ तिला आलात पैसे आता तिच सहा हजार म्हणजे दोन हजार असंच वाया गेलं तिचं कुठ गेलं तिलाच माहित नाही.
हम्म
मग हे आता आता बरेच लोकांच्या गं म्हणजे करतानाच प्रोफाईल टास्क कंप्लीट झालं की येतेतच लगेच. अगं होय
आम्हा म आम्ही आधीपासून करावल आम्हा नाही तसं आलं आम आमचं कसं होतं माहितीय काय आमही सगळ्यात पहिला मराठी कथालेखन म्हणून होतो ते कथालेखन एक कथलकन पूर्ण झाल्यावरती टास्क एक कम्प्लीट झाल्यावरती बँक डिटेल पेमेंट म्हणजे चेकिंग झाल्यावरती तथ सगळ टास्क चेक झाल्यानंतर तर बँक डिटेल भरायच येत होत.
हा
असं असतं.
काय माहिती काय अगं नाही ग मी म्हणजे एक एक स्क्रीनशॉट पाठवलंत ना त्यांनी त्याच्यात आलंय की अ म्हणजे काय बोलतात त्याला ते चेक असं झालंय असं. पैसे मिळाला तर अस दोन रुपये येत आहे ना ते
आ हा.
ते आलंय ग
हम ह मता हे तीस तास कम्प्लीट फोन पिर्यंट झाल्यानंतर परत फोन पिरयंट टास्क येणार आहे का?
काय माहित नाही मला मी तेच म्हणालोय ग म्हणजे आता. हे म-मम्मीच पैसे आमच्या दोन हजार म्हणजे बहिणीच पैसेे दोन हजार गेल्यात. तीश ना माझ्या मग हे आता माझं आहेत. त्याला मग परत आणि पैसे वाया गेले तर मग आपण केलेल मग काय उपयोग?
हम्म.
म्हणून मग त्यांच्याकडनं आधीच बँक डिटेल नाहीेये म्हणूनच टाकून ठेवलं सांगितलं ग त्यांना. म्हणजे कायतरी करून त्याने आपल्याला चालू तर करता येईल आणि मग नंतर बँक डिटेल तरी भरता येईल ना. निदान ते तरी करता येईल. मग आता तेच करायचं.
हम ह.
मग काय म्हणतेस आणि?
काही नाही बग थंडी वाजाय लागल्या झोप याय लागल्या.
कांदाभजी करायला गेलोय आणि कांदाभजीला सगळं चिरून वगैरे टाकलंय सगळं काय? आणि कांदा चिरून टाकलोय परत त जिरं ते अ हे जर सगळं घातले त्यात आणि ज ते डाळीचं पीठच घावणा मग आमची मम्मी सांगते डाळीचं पीठ एक वाटीच आहे.
मग एका वाटी आहे ते तरी करायचं ना ग म
एक वाटी पण नव्हती ग ती अर्धी वाटी पण अर्धी वाटीच होती ती. मग तेवढ्यात कुठं होतंय? म्हंटला आता राहू दे म्हंटलं.
खाऊ वाटलं की करून टाकायचं पग बिनधास्त मध्ये.
वेगळ करून टाकायचं अं एक तर मला गाडी येत नाही नाही तर मी स्वतः जाऊन आणलो असतो डाळीचं पीठ.
तर काय आता आता काल पण बघ माझी मैत्रीण फोन लावली मला मग ती म्हणजे दुसऱ्या कॉलेजला आहे ना तर ती बोलली की मला मोमोज खाऊ वाटाय लागल्यात अग असं म्हंटली हां म्हणल ठीक आहे चल जाऊया मग म्हंटलं मग इथ ऑफर चालू आहेत ना सगळ्यावरती ए ओ कॅफेला एका आम्ही तिकडे गेलो दोघी जणी. आणि तिथे गेल्यानंतर आमच्या गप्पा रंगल्या काय एक तासभर. आणि मग तिला परस होय व परत म्हणजे महिन्या दोन महिन्यातन भेट म्हणजे भेट त्यांना ग ती मग त्यामुळं आ भेटली की आम्ही असं काय तर खायला जातोय आता मध्ये आमच्या एक्झाम होत्या लास्ट इयरच्या तरी पण आम्ही काय पेपर झालं का नाही आम्ही जाणार खायालात. शेवटचा पेपर होता अगदी सगळी रील बिल बनवाय लागल्यात, फोटो बिटो काढाय लागल्यात तर रडा लागल्यात, पडा लागल्यात नेट वरती वगैरे काय काय काय तल्या लागल्यात काय कराय लागल्यास?
किंवा आरती पोरगी झाल्या ती आता पडली असती तोंडावरती.
हम्म आणि ते सगळेजण करायला लाग करू नकोस की तसं.
हॅलो!
हा.
हा. हॅलो, अं हं अं अग ती बारकी पोरगी आमच्यात गल्लीतलं ग तिज चेन सगळं निघलयं सगळं तिज पडतचं चाललंय, तिचं लक्षच नाय. उड्या मारत चालल्या आपली, बॅगेतलं सगळं पडत चाललंय पेन, पट्टी, पेन्सिल
उम अ
आणि काय म?
काय सांगाल तुम्ही, विसरली बघ
त्रिणीच सांगालतिस
खरं तर काय सांगल तू
अगं मोमोज खायला गेलता, सागं ओपर लागलेली.
अं, हं
महिन्यातनं, महिन्यात नं एकद
हा, हा, हा महिन्यातनं, दोन महिन्यातनं भेटली ना ग ती म त्यामुळं च आणि पेपर, बिपर हा पेपरच सांगाल तुम्ही तुला पेपर अस चालू होता, आमच्या लास्ट पेपर होता आणि सगळेजण आपले आपली दंगा करायला लागल्यात. रडायला लागलात कोण कोणतर त्या टी-शर्ट वरती कायतर कायतर लिहता आणि आम्ही दोघी बघं ये आवरा की लवकर आम्हाला खायला जायचं आहे.
अं, हं, हं
आम्ही दोघी ना अक्षरशः गेलो मग खाय मस्त खाल्लो, पिलो तिकडं आणि मग घरी गेलो. आम्हाला जरा पण काही नाही, त्यांने सगळेजण असं करायला लागल्यात शर्ट वर बिरटं व काय काय लात आणि आम्ही बिंदास्तू मध्ये आम्ही चाललोय खायला. आणि विचारच नाही की इथन पुढं भेटणार नाही, काय नाही काय नाही गेले खाण पहिला नंतर बाकी सगळं.
आम्ही तर माझी एकटी मैत्रीण आहे, आम्ही दोघी क नई असं सारखा आता आजकल जरा लई दोघी फिरायला लागलोय आम्ही नुसतं बाहेर गेलो कि नई नुसतं खाल्ल्या शिवाय घरला येतंच नाही. मग एक काम कजरलं का अजं ना आणि ती माझी एकटी मैत्रिण नुसतं चायनीज, चायनीज, चायनीजच मागत्या
म खात्या का नाही?
खात्या काय नुसतं तेच खातात कधी बघलं तेव्हा चायनीज तर पाहिजे नाही तर मोमोज तर पाहिजेच.
आवडत असतील असंल ग
व्हय, तरी केवढं खायचं एक वेळेस मोमोज ठीक आहे ना, चायनीज किती खात्यात पण लई, लई खात्या ती चायनीज. प्रमाण चायनीज खात नाही ते हे खात्या काय म्हणत्यात ते ट्रिपल राईस
मला पण आवडतयं ट्रिपल राईस.
व्हयं
हम्म बाकी काय नसतं तरी चालते.
एवढी तिला भूक लागलेली असे का एक, एकदा कि अं भुक लागलेली, भुक लागलंन तिथे जातंय आणि ट्रिपल राईस ला आधी सूप देतात का नाही आणून ते सूप पित्या आणि पोट भरले म्हणत्या, घरला घेऊन जातो म्हणत्या भात
मी काय असं करत नाही बी मी खातेय लगेच सगळं.
होय
मला जेवढं दिलं, तेवढं कमीच आहे
होय मग
नंतर पुढ्यात आणून ठेवलं तर नको वाटते ते
असं म्हणतात कसं गजून मला खरं मग कोण आणून ठेवतच नाही मी नको म्हणतच
हम् हम्म ते ह्यांच्यात मारवाड्यांच्या वगैरे लग्नात जायचं तिथं जास्त असते मग वरायट्याच वरायट्या तिथ तर खाऊच वाटत नाही असं सगळं असं असलं तरी नकोच वाटतंय. एकदा माझ्या मैत्रिणीचं लग्न होतं ना म्हणजे बारावीत होतो बोर्डाचे पेपर चालू होते आणि त्यावेळी तिचं लग्न होतं आणि आम्ही गेलोय आणि तिचेे लग्न काहीतरी साडेबारा वाजता वरात होती तीन वाजता लग्न होतं आणि परत साडेपाच वाजता त जी विदाई काय असते का नाही ती होती काय आणि आम्ही आलोय सात वाजल्यापासून नुसतं त्या त्यांच पप्पा आणि नुसतं ते ह्याजपाची फिरवां लागलं ते स्टार्टरच्याचे तिथं ठिकाण असते काय ती
हा हा नाही घासतय कि लांबच
तेच खाऊन पोट भरलंय जेवणार कधी, जेवते कुठलं म्हंटलं आता तरी त्यांचा अप्पा त्यांचा अप्पा सतत ताट करून आणून दिलेत आम्हाला
हम्म भारी आहेत की
ताई तर एकावर एक
हम्म
रसगुल्ला पर रसगुल्ला ह्याव त्यावा
हा
चांगलं असते
हम्म आम्ही पण कुड जातोय की नाही आम्ही पण नुसतं म्हणजे बाहेरचच खात तेव्हा आम्ही काय जास्त जेवणाकडे जातच नाही
काय रोज रोज च जेवण करायचच आहे घरात बसून
मग काय, आणि ते फ्लू फूड ब्लॉगर असतात माहितेय काय, ते म्हणजे चॅलेंज वगैरे देत
हा हा हा
ते मला काम, बघ की नुसता भेट एकदा लुटतोच त्याला मी तरी
ते मला तर आमच्या इथला का नई शेजवान वाढालाय त्यांनी दि जायला पाहिजे त्याचं नाही नाही नाही त्यांनी फूड ब्लॉगर ऐ का नाही ते एकटी पोरगीला म्हटलेला की तू किती वडा पाव खाऊ शकते शेजवान वडा मी तेवढ्याच मी पे करेन तिनं एकातच बास केली
बाई
मी नाही मी खाल्लो असतो बाई
नाही बाई मी वडापाव खाल्लो नसतो सर पण चिकन राईस म्हणं. किंवा मोमोज म्हणं किंवा आणि बाकी - काय पण असं दिलं लॉलीपॉप वगैरे काही पण पण असं.
मी वडापाव आणि मॉमज बाकीच पाणीपुरी बिनीपुरी काय म्हणा जात नाही.
पिवळ्या हातानी पुरी -
ते खातानाचं अडकत्या तिकडं काय पोरीना आवडते का नाही.
त्यांना मी पण असं एकदा माझ्या भावासमोर उोललेलं मला म्हणते पोरगी आहेस की की तू. पोरीना आवडतं कि मला नाही आवडत बरं ठीक आहे मी करतो थांब तुला आता.
हा बरोबर.